हो.
हॅलो!
माझी वॉइस येते तुला? आता माझी वॉईस येते आता येते. ते माझी वॉईस?
आता बोली आता आली.
हा तर मला असं बोलायचं होतं की तू फ्री असशील? तर आपण आपली दैनंदिन चर्य डिस्कस करूया.
दिस काय डिसकस करूया.
आपली दैनंदिन चर्या म्हणजे डेली रुटीन्स. हॅलो तुझे तुझी वॉइस अडकते ग?
हो!
हॅलो हा तुझी वॉईस अडकते?
हा!
माझी
हो हो आता वॉइस प्रॉपर आहे तुझी. हा तर मी बोलत होते तू तुझं डेली रुटीन कसं आहे काय आहे म्हणजे तू तुझ्या रुटीनमध्ये असं काय ठेवते स्वी
माझं डे रुटीन नविस्त
आह काय झालं हॅलो
हो
हा काय बोललीस
मी काय बोलले मी ब आता उठे एवढं काही काम नसते सकाळी मण
हा हा बोल क
ता उठून नाश््या पा ते झा
हा
कालनाडू हो
हा
मत्र जेवणनवाय ह सब्जी आणि राईस एवढं असते आमच्या हम्म ह
त्याच्यानंतर
त्याच्यानंतर नंतर आता जर पप्पा तर येतात घरी जेवायला पप्पा जेवून केल्यानंतर भावाची पन टिफिन घेऊन जातात टिफिन घेऊन नंतर आता काय नाही माझं काम नसत तेवढं नंतर मी स्टडीज कराय ते बसते यात फर असंच इन्स्टाग्रामची ते एडिटिंग करून ते करायचं पोस्ट वगैरे करायचं एडिटिंग म पिक्चर एडिटिंग कयच कॅप्शन वगैरे सगळ ते कर होऊपर्यंत चार वाजतात माझे चार वाजत नंतर हे कॉलिंगचं तीन काम असतय ते झाल्यानंतर
हो
ते झाल्यानंतर परत काम करायचं स्वयपाक तेन बनवायचा
स्वयंपाक म्हटल आता रात्री आमचं काही दुपार सारखं नसते जेवण तन कायतर स्पेशल बनवायचं स्पेशल कायतर बनवायचं असं नाही तर काय भाऊ सांगगोय ते
अच्छा मग आता तू दिनचर्या आता तू मला अशी तुझी दिनचर्या सांगितलीस त्या म्हणजे तु अस तूझ म्हणज तुझ क प्रीकनेस परत एकदम मेंटेन राहण्यासाठी काय काय गोष्टी करतेस जस की कोणत्या प्रकारचे डायट घेतीस किंवा कोणत्या प्रकार एक्सरसाइज करते जस की आता पुराण काळात कसं व्हायचं की लोक सकाळी उ ऊठले की सूर्य नमस्कार करायचे किंवा बबळीचे झाड किंवा नीमचं झाड माहितच असेल ना तुला हा तर त्याच्या दांड्याने किंवा त्याच्या काड्या दातात चावायचे किंवा दात त्याच्याने दात घा घासायचे त्याच्यामुळे काय व्हायचं की लोकांची आपली काय बोलततात ती बचाळी जी असते ना बचाळी ती मजबूत राहायची त्यांची दात सफेद राहायचे त्यांची दात लवकर नाही किडायचे
हां हां असस तरर् मी ना अस अस तर मी काय करते असं तर काही मी एक्सरसाईज या फ असं काही करत नाही सूर्य नमस्कार नुसतं माझं सकाळी उठलंय आणि एक असत की पहिलाची लोक काय करायचे खालीुून अस साईड मध्ये वॉ करायचे बट ते मी कसं करते पोचामध्ये तर पोचा मारायचाय ना तर ते माझी एक एक्सरसाइज होते पर आ आता हाईट वाढायची असल तर घराच वरच ते सगळं साफ केलं केलं की असं मतलब सांगतात ना अ उमलीमध्ये अस उभं राहून करायचं साफ तस केलं तरी पण माझी हाईट वाढते ती एक्सरसाइज मग घरच काम करता कर तसली एक्सरसाईज करते
म्हणजे तू तुझ्या टोज ना एक्सरसाईज करते टोज टोज वर ऊभा राहून वैगरे किंवा ना वर बेंड हुन वगैरे पुसणे
हा मग असं आहे आम्ही परतमता शरीर सथ ठेयसाठी स्वच ठेवायसाठी ता मला उस तर ल तर मी ते सजे घेत ते
हा हा. उष्णतेसाठी उष्णतेसाठी ते योग्य असते का?
हा हो
पण मग त्यासाठी तू म्हणजे त्यासाठी प्रॉपरली काय डायट ठेवलायस.
ली काय डायट ठेवला आहे जिया सीड्स घेत मग तुम्ही जिया सीड्स घेते कारण की मला तेवढी उष्णता म्हण नुसतं. तेच
मग तू मग तू हे पण करू शकतेस की जिया सिड सोबत तू सलाड वगैरे किंवा काकडी किंवा बीटरूटच ज्यूस हे तुझ्या डायट म ऍड करू शकतेस.
हो मग बघू आता नक्कीच मी ट्राय कर.
मग तू काय डाईट करतेस?
माझ माझ डेली रुटीन काय असते म्हणजे मी सकाळी डीपी माझं म्हणजे मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रेपरेशन करते ना जर मी मॉर्निंगला उठते लवकर माझ ब्रेक ब्रेफास्ट करते मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर ना मी थोडीशी एक्सरसाइज करते जसे की नॉर्मल एक्सरसाइज मेडिटेशन म्हण किंवा एक दोन आता आ पर्यंत सूर्य नमस्कार
हा हा बरोबर
नॉर्मल कोमट पाण्याने अंघोळ करते त्याच्याने मला फ्रेश फील
फ्रेश फील होईल
त्याच्यानंतर मग मी माझ ब्रेकफास्ट वगैरे झालेलं असते मग मी मग मी जाते लायब्ररीमध्ये स्टडी करायला
स्टडी करायला अच्छा कुठली स्टडीज चालू आहे तुझी आता?
माझी ग्रुप डी एक्झाम माहितीच असेल तुझ रेल्वेची ग्रुप डी एक्झाम. त्याचे डू थसूजईन सिक्स म्हणजे टू थउड ट्वेंटी सिक्स मध्ये वॅकन्सी निघालेली आता रिसेंटली तर मी त्याचा फॉर्म भरला होता मग त्याची स्टडी साठी मी लायब्ररीत जाते. तिथे गेले की पहिला मी क्वेश्चन सेट सोडवते मी चेक करते की माझं रेगुलर र बेसिस व जी स्टडी चालू आहे. तिच्यावर मी किती कितपत कोशन सोडू शकतेस आणि कितपत्नी करेक्ट आन्सर देऊ शकती त्यावर मला कळ की हा बा माझा एवढा अभ्यास झालाय आणि मला एवढी अजून प्रिपेरेशन
डिप्रेशन ची गरज आहे अच्छा बार बार मग त्या बेसिसवर मग ती
तिथून ते झालं स्टडी ते झाल्यानंतर ना मग मी वापस येते घरी. घरी आल्यानंतर ना मग माझं काही घरचं काम असेल समज भांडे घासायचे असतील. किंवा काय छोट मोठ काम रायला असेल तर मी ते करून घेते त्याच्यानंतर तर न मी वॉकला बाहेर जाते किंवा फ्रेंड्स मध्ये जाते थोडं रिफ्रेश माईंड रिफ फ्रेश होण्यासाठी त्याच्यानंतर न त्याच्यानंतर ना मग मी ते झाल्यानंतर वापस घरी जाते घरी मम्मीला थोडी हेल्प करते त्याच्यानंतर मग जेवण करून रात्री जे काम असेल ते आवरून घेते. आणि त्याच्यानंतर जर माझ स्टडी किंवा माझं टार्गेट अर्धवट राहिल असेल लायब्ररी तर मग मी आज दिवसून ज सात क्वेश्चन पेपर सेट सोड असेल आणि त्यातले माझे पाच, किंवा सात झाल्या असतील तर घरी येऊन माझं काम झाल्यानंतर न मी ते क्वेशचन सेट सोड वायला घेते आण जोपर्यंत कयूएसशन स सोडून होत नाही तोपर्यंत मी झोपत नाही. मग ते झाल्यानंतर मग मी. रीचेक करते की बाबा हा माझा कितपत अभ्यास झालाय काय नाही झालय मग ते झाल्या नंतर नर मग मी झोपते आणि परत माझं डेली रुटीन तसच आहे की मी सकाळी लवकर. ते परत म्हणजे. माझ्या डेली रुटीन मधी नवीन ऍड केय की मी आंबळ्या ज्यूस पिते ती केस साठी चांगल असत असं म्हणत्यात आणि त्याच्याणी आपल्याला रि्रेशमें राहते.
अच्छा आवडायच ज्यूस कस बनवायचं ते.
आह.
कसं बनवायचं कसं. स मार्केट म अवलेबल होतेू अस. हर्बल शॉप म गेली किंवा आयुर्वेदिक शॉप मध्ये गेलीस तीत अवलंबले असते. अच्छा काय प्राइज आहे काय कम. ह फाई हॅन्ड्रेड पर्यंत जाईल तुला अच्या. हां बरं बरं.
ते घेऊन. परत त्याच म्हणजे एक दोन भुचचन घ्यायचं त्याच्यात कोमट पाणी टाकायचं.
कोमट पाणी टाकायचं आणि पयच रोज सकाळी उठली की बिन ब्रश करता. बरोबर ठीक आहे मग त्याचे अजून अजून काय काय फायदे आहेत.
ते तु. इम्यन सिस्टीम चांगलं ठेवते तुमच्या केसांना वाढ देतय परत, म्हणजे काय काय लोकांना कस जास्त चाललं जास्त पळल की धाप लागायला चालू होतात.
धाप लागायला चालू होतात.
तर ते ते पण कंट्रोल करते आपलं कोलेस्ट्रॉल कंट्रोल करते. त्यात तु अजून जर बेनिफिट पाहिजेल असतील, चेहारा ग्लो करण्या साठी किंवा अज काहीतरी बॉडी मेंटेन करण्यासाठी. तर त्यात तू अलोवेरा ज्यूस पण ऍड करू शकतेस किंवा बीटरूट ज्यूस सुद्धा घेऊ शकतेस. पण बीटरूट ज्यूस मध्ये तू लेमन टाकून पिलीस किथ आणि तुझ्यासाठी चांगलं. ह.
तुझ्यासाठी चांगलं बर बर.
ठीक आहे तू तुझे दहा मिनट मला दिलीस. त्यासाठी थँक यू आणि तुझी दिनचर््या ऐकून सुद्धा मला बरं वाटतं.
ओके थँक्यू.